हॅलो नमस्कार ताई
नमस्कार मॅडम
हम्म बला काय कस काय चाललंय तुझं
मजेत तुम्ही कशे आ
एकदम मजेत
काय चाललंय आवर
हो मग आता दुपारचं आवरडलं सगळ घरातली कामं केले
घरातली कामं
घरातले कामं हो ना. बघा ना आपण तर असं कसं घरातच असतो आपण ह ना तर आरामात जे आपल्या चालू राहत काम आणि आपण आजूबाजूला बघतो किंवा आपल्या शेजारी वगैरे कोणी लेडीज आहे आपल्या मैत्रिणी असतात जॉब करणारे असतात. अ त्या त्या किती अ ऍडजस्ट कराव लागतं त्यांना.
खूप धावपळ असते त्यांची सक सकाळी उठा मुलांचं आवरा म त्याचं स्वतःचं आवरा धावपळ करत त्या ऑफिसला जा त्याच्यानंतर ऑफिसवरून आल्यावर परत संध्याकाळची तयारी
परत संध्याकाळ करायची तयारी, हो ना.
अ स्ट्रगल करतात त्या त्या माने आपलं खूप चांगलं आहे की आपण सकाळचं सगळं आवडतो दुपारी निवां
निवांत बसतो हो खरच आहे तरी पण मग कधी कधी काय असत हाऊस वाईफ मला किती काम असत, घरात मला किती काम असत तर बाकी करायला वेळच नाही अस असा त्यांचा सूर असतो एकंदरीत पण ज्या जॉब करणारऱ्या बायका असतात त्या खरंच ग्रेट
खरंच ग्रेट असतात कारण की एवढं सकाळचं एवढं धावपळीचं सगळं आवरायचं आणि परत तिथे जाऊन पण ऑफिसमध्ये काम करायच अन घरी आल्यावर परत तेच त्यामानानं आपलं खूप सुखी हे ऍटलिस्ट आपण सगळं पर आवरून आराम पण करू शक
हो ना तेच ना.
काही करायला पण आपल्याला वेळ भेटतो तसं त्यांचं काहीच नसतं ना.
काहीच नसतं ना आपले छंद वगैरे काय जे असतात किंवा आपली आवड आहे ते आपण करू शकतो ना वाच छन म्हणा किंवा काही एम्ब्रॉयडरी किंवा शिवण वगैरे आपण आपला वेळ जसा असेल तस आपण करू, करू शकतो आपण तसं जॉब करणाऱ्या ज्या लेडीज असतात तर त्यांना तर ते ह्या गोष्टी त अजिबात जमू शकत नाही.
आजिबात नाही, अजिबात नाही एकच दिवस भेटतो त्यांना एक सुट्टीचा त्यातही ते घर आवरतात.
घर आवरतात तर घर आवरण्यातच जात किंवा
जातो म्हणजे स्वतः साठी असा त्यांना वेळच नसतो. कि स्वतःसाठी काहीतरी करतील ते. म्हणजे पूर्ण त्यांच शेड्यूल पॅक असतंय.
शेड्यूल पॅक म्हणजे खरंच आहे.
ज आपल्याला तरी सुट्टीचा दिवस तरी निवांत असतो आपण कारण की आपण डेली घर आवरतच असतो.
हो म का बरोबर आहे त्यांच. आणि कसं त्या बायकांचं कसं असत जॉब पण करायचाय तिथल्या त्यांच्या कोण साहेब असतील त्यांच्या जे कामाची जी जबाबदारी असते. ती पूर्ण करण्यातच त्यांच त्यांच पण ते सगळं बघावं लागत. प्लस घरच्या लोक घरामध्ये किती सदस्य आहेत किती लोक आहेत. त्यांचं म्हणजे आवड निवड सगळं जपून. मग आपलं कुठं जॉबला त्यांच्याकड जावं जायचं होतं त्यांना
जस त्यांचे कार्यक्रमही आले ते अटेंड कराव लागतात.
हा आता तर शाळेत ऍडजस्ट करावे लागत. आणि बरं त्यातून ऍडजस्ट जरी त्या गृहिणीने केली. तरी घरातल्या लोकांच्या अपेक्षा अ जास्तच असतात. ते हे असं झालंच नाही आमचं व्यवस्थित मला असा पदार्थ मि मिळालाच नायी. मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे.
एवढं करूनही त्यांच्या चुका काढल्या जातात यांनी केलं तेने केलं. हे बाकीचे ते बाकीचे जे घरातले ते बघा, मुलांचै बघा, मुलांचे आवडी निवडी, त्यांचा अभ्यास पण बघाव लाग तो घरी आल्यावर स्वयंपाक पाणी करुन
संयपाक पाणी जरा म
खरंच त्यांची लाईफ जास्त आपल्यापेक्षा जास्त स्ट्रगल आणि प्लस प्रिशिएट भेटत नाही.
हा पलस ती किती म्हणजे आतून किती दुखी होते. पण ती ते सुद्धा ती चेहऱ्यावर दाखवत नाही. ना कुठे चिडचिड पण होतो तिचा ना काही कधी कधी म तो अं नाय ना
ते माझी चिड चिड होते का मला त्रास होतोय की काय म्हणजे ते दाखवायला सुद्धा वेळ नसतो.
मग डायरेक्ट मग बोललं जातंजे घरातले मोठीे लोक आहे. तुला जर होत नसेल तर मग करू नको जॉब डायरेक्ट सांगितलं जातं.
त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
ऑप्शन आहे नको कर पण जी जॉब करते ना, तिला माहिती की आपण जॉब का करतोय?
हो शंभर टक्के हम तिला असंच वाटत असत बाकि आपल्याकडून काहीतरी मदत पण व्हावी
हा हे मे हे मेन हाय
माणसांचा एक भार कमी होतो थोडस त्यांना भेटली मदत तर एकावर लोड येत नाही ना
एकावर लोट की स्वतः चा संसार
नादात ते बाकीचे विसरून जात तिच्यावर पण खूप लोड येतोय कार की ती घ घरात एवढं करून ती आपल्याला मदत करण्यासाठी पण ती बाहेर जाते.
बाहेर जाते तिलाही तिथली जबाबदारी आहे ती पण तिला पूर्ण करायची आहे. के नाही घरातला जर पुरुष असेल तो पण जो तो तो जबदला तो बाहेर काम करतोच ना तोय तर त्यालाही तिथे जबाबदारी असे तो तो काम पूर्ण. पतो त्याला त्याच्या वरचे जे लोक असतात. तेही बोल बोलत असतात तसं लेडीजला पण असतं ना सेम
बाबा जेंच कस असतं घरी आल्यानंतर रिलॅक्स असत. त्यांना कुठलीच जबाबदारी नसते उलट प्रत्येक गोष्टी हातात. आवाज दिली का हातात येते आवाज दिली की हातात येते. जे जे म्हणतात ना की लोक आम्ही पण काम करतो आम्ही पण काम करतो हो तुम्ही कर काम पण घरी आल्यानंतर जर तुम्हाला रिलक्स वेळ भेटतो. तू बाईला नाही भेटे ना.
हो ना तेच ना आज तर मोठा फरक आहे ह पुरुष आणि बाईच्या हेच्यात समजून की बाई डबल काम करते, घरातलं पण बघते आपलस स्वतःच बघते प्लस बाहेरच पण बघते बाहेरला पण ते बाहेर पण. टेन्शन आहेत काही तिची जबाबदारी तिला त पूर्ण हम् तिला बाहेर बोलणार आहे निदाान आपण तरी समजून घ्यायला पाहिजे घरातल्या लोकांनी.
पुरुषांचे कस होते सकाळी उठलं स्वतःच्या आवरलं डबबा घेतला की निघाले. तसं तिचं नसत ना. तचं सगळंच करा.
हा पण असंही नाही ना की जो जॉब जो असेल तो घराजवळ असेल तिच्या तो जर लांब असेल तर त केवढा तिला प्रवास करावा लागतो.
खूप -खूप, खूप त्रासदायक असतं बसनी वगैरे जाणं ट्रॅव्हलिंग करणं आणि एवढं कर जाऊन तिथं जाऊन परत ते कामाला लागणं.
लागणार हा.
आणि परत येेतूना. टकल्यानंतर घर येऊन पण ते मूड पण परत फ्रेशच ठेवायचा.
प्रेशच ठेवायच म्हणजे तिने कधी थकायच नाही कधी तिला अस काही वाईट वाटतं ते आपण कधी दाखव ते पण तिने दाखवायचं नाही. कायम तिने फ्रेशच असायला पाहिजे.
कधी वाटलं बोली एखादा शब्द जास्त तर काय झालं चिडायला लगेच एवढ काय झालं एवढ तुला असं असतं. लगेच प्रत्येक गोष्टीत तिला. अजी कसं असतंय गृहित धरलेय गृहित धरले गेले.
बरोबर एकदम वृद्धरला जातं.
ति म्हणजे एक मन आहे नाहीे तिला कुठ वाईट वाटत कुठेतरी ती थकली अस
ती थाकली असेल हो ना तिला वाईट वाटत हे कोणी अ असं समजूनच घेत नाही मानातच नाही कोणी.
हम्म.
मग कधी कधी असं वाटतं की बाईचं मन काय दगडाच तर नाही आहे.
नाहीये.
हा हा हा
सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे बाईक कधी कधी बाई पण बाईला समजून घेत नाही.
हा हे पण एक घरातलेच बाई हा मोठा विषय हाय
ह खूप मोठा विषय आहे. तिने समजून घेतलंय ना आता सगळं जग मग काही बोलू मग काही वाटत नाही.
खरंच आहे असत असत बरोबर बोल. तुम्ही घरातले लोक असतात बाया असतात.
पाहायचं मग काय वाटत नाही घरातल्या एक जरी सपोर्टिव्ह असलं ना.
ते बाई मग. ती कुठेच्या कुठे काहीच्या म्हणजे इतके छान काम करू शकते अगदी.
म्हजे तिथं ती दहा कामं करायची तिथे ती बारा कामं करेल पण एक जरी सपोर्ट भेटला ना. तर ती परत एनर्जी येते तिच्यामध्ये तेवढी करायचीच.
पण ती कोणासाठी करते आपल्या स्वतःच्या नं मं. अं तेच ना स्वतःच्या संसारासाठी, घरातल्या लोकांसाठीच. त्यासाठीच करते ना ती, तिची पण त्यासाठीच धड पड चालू आहे की आपला जो नवरा आहे, त्याच्यावर नको जास्त लोड यायला. आपण एवढं शिकलेलो आहोत आपल्याकडे किंवा शिक्षण म्हणा, किंवा कला म्हणा, किंवा काय त्याचा उपयोग आपल्या अ घराला अ. उत्पन्न मिळण्यासाठी केलं तर काही चुकीचं नाहीये ना ते, उलट चांगली गोष्ट आहे.
आणि भरपूर गोष्टी जी स्वतःची तिच्या इच्छा आहे, ती मारून ते करते ऍटलिस्ट ते तरी समजून घ्यायला हवं त्यांनी.
हे पण बरोबर आहे तिच्या खूप अशा काही इच्छा असतात, किंवा तिला काही गोष्टी असतात, किंवा काही अस की आपल्याला हे करायचं, मला हे आवडतं मला हे करायचं.
हूं!
पण ते ते सगळं बाजूला ठेवून
ती करते. टीच्या दिवशी तरी ऍटलीस्ट म्हणायला पाहिजे की नही, सगळ्यांनाच सुट्टी आज सगळ्यांनीच काम करायचं. त तेही नही. सुट्टीच्या दिवशी ती तिने एकटीनेच करायच डबल काम वाढतं तिचं, ते आठवड्या भराचं ते घरात झालेला पसारा पण आवरा. मुलांचे कपाटे आवरा
प्लस-प्लस सुट्टी असली की एक विशिष्ट छान पदार्थ
पदार्थ बनवा हो आज काहीतरी स्पेशल बनवा असं असत काहीतरी नवीन बनव. रोजरोज, तेचतेच, खऊन कंटाळा आलाय. हो तिच म्हणजे
त्याला म्हणावं ना चला आज आपण बाहेर जाऊया.
बाहेर जाऊया, किंवा तू आम्ही पण तुला काम आवरू लाग तो त तु हे कर आम्ही ते करतो, तू स्वयंपाक कर आम्ही घर आवरतो.
असं करावं.
नाही सगळं तिनीच करायचं, उठल्यापासून.
उठल्यापासून, त्यात सगळ्यांच्या आधी लवकर उठायच पटापट आवराायचं, घरातलं करायचं.
हूं!
परत मग सगळ्यांचं मग काय जे कोणाला हवं नको आवड निवड. सगळं तिनेचं ब
ऊ त्यांच्या आवडीने बनवायचं सकाळी पण स्पेशल नास्टा संध्याकाळीसं स्पेशल जेवण, नं दिवसभर हे आवरत बसा.
चालेल, चालेल छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो मला पण खूप सुंदर वाटलं तुमच्या शी बोलून थँक्यू धन्यवाद, धन्यवाद.